हॅलो!
हां बोला ना.
कस काय कट झाला होता ग!
आव तो कटच होतय रात्रीपासून कस काय होतय काय माहिती.
रेंचा प्रॉब्लेम आहे त्याला थोडासा.
हो ना.
हम्म!
नाही हो आजू तुमचं आवरलं का?
नाही ग चालू आहे पसारा तर इतकां पडलेला नुसता खूपसार झाला. ताव सच एक कपडे इकडं कुठं टाक तिकडं टाक कपडे इकडं टाक कपडे तर सकाळचा पसाराच आवरणचालुये.
हम्म फिरायला कधी जायचंय मग.
हा.
फिरायला कधी जायचं आहे मग.
फिरायला का बघू ना बाई आता पाऊस तितका चालू आहे पावसानी तसं चिक चिक चिक चिक होतय. स सगळेच जायला तयार ये. पण पावसामुळे कुठच कोणी काही म्हणत नाही.
नाही ओ पाऊस चालू ये तेच्या मुळं.
चिक चिक पण खूप आहे ना गं.
हो चिक चिक‌ पण ये ना.
चिकचिक असल्यामुळे कोणाला उल्हास नाही असं जायला. चिकचिक मला त असं कसतरीच होतं.
हो.
हम.
रस्त्याने घाण पण खूप असते ना, गं कसलं कसलं पाणी.
हम.
त्यामुळे जीवावर येतो सर्वांनाच.
हम हम.
कपडे वगैरे झाली धुवायची.
हो झाली ना.
हा का.
हो. सकाळीच धुतली मी सहाला, ती झोपेल होती ना तेव्हा म्हणून. धुन टाकले.
बापरे सकाळी सहाला कपडे धुतले तू.
हो.
आणि एवढ्या लवकर कोणाच्या आंघोळी झाल्या होत्या.
आमच्या दोघांच्या पण होत्या ना सकाळीच हो.
मग आणि आक्का अन आबाच्या
आबा हे घरी नाहीये आबा, आबा बाहेर गेलेले.
कुठं.
कधी.
दोन तीन दिवस झाले.
हांव का.
हो हो सहज गेलेत.
आबाचा खूप जीव लागतो गं तिकडं.
हो आबाचा जीव. तिकडं आबा म्हणते, मी इकडच राहतो आता मी नाही येत तिकडं.
अरे देवा.
हम.
म्हणजे आबाचा जीव नाही लागत.
नाही आबाचा जीव नाही लागतं. हम.
तरी आबाचं म्हणजे दिसतच नाही जास्त आता. पहिले तरी एक दोन चक्कर मारत होते. इकडं आता तर लगेच नाही दिसत.
हम.
त्यांचा तिकडच जीव लागतो, अन् अक्काबाईचा तिकडच जीव लागतो.
अक्का पण आता हो.
आबा येत नाही जास्तं.
नाही आता नाही येत आबा आता तिकडेच राहणार आहे आबा.
म्हणजे का बरं काही काम आहे का तिकडं?
हो हॉटेलवर.
म्हणजे हॉटेलवर लागले का आबा.
हम्म हो.
हाव का.
हम्म. हम्म.
मग? बाकी काय? जिका गिलक्याची चटणी, भेंड्या, काय विचारते तू आता सकाळ सकाळी अशी फजिती असते बाई कामाची तर.
हो एकदाच करायची न ओ भाजी दोन दोन भाज्या.
बई लागतच मग आता काय करते भाज्या तर लागतच मग एक भाजी येतात. ते साईला गिलक्याची चटणी आवडत नाही आणि त्यांना गिलक्याची चटणी आवडती. तर त्यांना भेंड्या आवडत नाही साईला भेंडे्या लागत्या.
हो त्याच्यानच मग.
त्याच्यामूळ करावंच लागतं.
हम्म.
तुम्हाला तुला तरी काय काम तेवढंच काम मला काय काम आहे मग. तेवढं करावाच लागत.
हो.
पोरांना आवडीतच लागत बाई आता.
हाव त्यांची त्यांच्या आव मला पण आहे पण दिलकाच्या चटणी आवडत. भोपळा नाही आवडत, वांग नाही, हो गवारीचे शेंगा नाही, वा पा शेंगा नाही, पालकाची भाजी पालकाची भाजी नाही,
खाती काय मग मुलांना आपण पालकाची भाजी आवडत नाही ना मीना काय करत असते. त त्यांना पालकाच्या पुऱ्या करून देत असती किंवा असे पालकाचे चिले बनवून देत असते. तेव्हा ते खातात. पालकाची भजे असं त्यानिमित्ताने खाण तरी होत. बर नाही त मग असं ध प्रोटीनच काहीच नाही भेटत ना. नसत दुसरा खाऊन खाऊन पण काय खाणार भेंडी आणि मटकी अन ते.
हो आम्ही मटकी पण नाही आणीत त्यांना पण मटकी की नाही म्हणतात डाब्याला परत मटकी नाही, भेंडी नाही, वांग नाही,
हो मग पिटलं चालत का.
हो पिठलं, वरण, असं शेवग्याच्या शेंगा असं चालतं त्यांना.
हाव का.
हम्म हो काळे मसातले भाज्या खूप आवडतात त्यांना.
हाय जरा चटक जीबीचे आहे म्हणा पहिल्यापासन.
हो ज चांगलंच आवडतं त्यांना असं.
हम्म ग्रेव्हीच्या भाज्या त्याला जीवाच्या आत आहे त्यांच्या‌
लय आवडती त्यांना.
ते खाणं पण चांगलं नसतं डेली. त्याने ना ऍसिडिटी वगैरे काहीही होतं.
हो‌.
हम्म.
तू निरम्यायावाला आला होता सकाळी घेतला होता की काय मग?
नाही ओ मी बघितलं बी नाही.
हो का? नाही ग सकाळी आला होता तो बाबा शंभर रुपयाचा तीन किलो निरमा
हो.
पण हाय ना तेनी ना खुप बोट खुडत अग.
हो का?
हम्म त्रास होतो त्यांनी खूप. मला तर ते सहनच होत नाही. एकदा ना आमच्या त्या ह दुधाच्या कॅनी होत त्या ना मग त्या धुण्यासाठी आम्ही घेतला होता.
हो का?
त्यानी माझे डायरेक्ट हातच सोलले होते.
हो का? घे ते जास्त हे अस असेल त्याच्यामधी केमिकल जे असतो
हम्म.
स करून जास्त घेता हो बायान.
अं?
घे-घेताना म्हणलं बाया स करून जास्त कारण त्यांना शंभर रुपयाचा तीन किलो भेटतो म्हंटल.
मला असा साधा निरमा सुद्धा अस सहन नाय होत हाताला.
हो का मग त्याच्यामुळेच तर म्हणतो निरमास हे नाही होत सुट.
मला डेली साबण लागते मी कधीच निरम्यात कपडे घालत नाही. मी निरम्याने नाही कपड्याची लाईफ खराब होती. कपडा टिकत नाही निरम्याने जास्त वेळ.
हो का?
असे भुरके भुरके पाडतात त्यांनी कपडे निरम्याने. मी लागल नुसतं साध्या पाण्यात भिजवती कपडे तसे.
हो का?
निरमा कधिच नाही टाकत. निरम्यानी ना लाई कपड्यांची लाईफ खराब होती. कपडे लवकर खराब होतात.
हो का?
हम्म. त्यामुळे कधीच नाही टाकला पाहिजे निरमा.
हो.
हम्म.
बाकी आणखी काय तेच म्हणतेस?
अं बाकी काहीच नाही. हम्म हम्म.
हम्म.
चलशील का मग फिरायला कधी जायचं म्हणलं तर.
जऊ ना आपण कुठेेतरी.
हम् आता काय सासूबाई गेल्या आता तू येशील.
हो मगं. नाही ओ त्या हो नाही हो असं काय नाही पण त्या आज संध्याकाळ लोक रिटर्न येईन त्या असं नाही क त तिथंच राहणारे.
संध्याकाळ नाय येणार त्या बघ त्या बरोबर उद्या ये त त्या आता ना. हम्म संध्याकाळी नाही ये न होणार.
तर सकाळी जायलेलं लगेच साहळा आलाच.
हा तरी पण मग आणि आका जीव लागेल का तुला वाट.
नाही.
मग!
हम्.
त्या गेल्या म्हणजे आता उद्याच येतील.
हो.
हाय की नाही.
हो निरमावाला आला कायकणू.
आला असे परत.
हो ते काय ये
तिकडच्या गल्लीनि आला आता.
हो आमच्या गल्लीन आलाना.
हम्म पहिले आमच्याकडून चक्कर झाले त्याचे तीन चार चक्कर. कर झाले इकडे या गल्लीत. हम्म आता तिकडच्या गल्लीन आले असेल.
हो. हम्म.
तू त्याला रिफ्रेश करत राहा तुझ हो होऊन जाईल बर का.
हो ना.
त्याची हाईघाई करू नको.
हो.
त्याला असं नेटवर्क पण भेटत नाही ना त्यामुळे पण होत नाही ते.
हो.
त्याला रेंज मध्ये यायचं रेंज मध्ये आलं का मग होतं ते.
होय का.
माझं पण खूप दिवस झाल नाही मग आता आता चालू झालं.
हो का. होना.
आवाज येतोय का तूला?
हा येतोय ना.
तेच म्हणल आवाज येतो की नाही.
हो‌.
अ मुंग्याचा इतका मुंगा निघताय आणि लहान लहान पण नाही त्या. मोठयालाच मुंग्ग्या
अहो मुंगळे आता माझ्या मुलीच्या हाताला इतकं डसलं ते. करंगीला तर इतकी चीर फड हे झाले लगी. इतकी रडी ती रक्त कवरलोग गेल लगे.
हो का तिला मुंगळे लईच मुंगळे धरती पण ती.
लय मुंगळे धरती ओ लगे एवढा मोठा मुंगळा डसला तिच्या हाताला इतक इतकि रडी कवर भर लगी आणि रक्त पण लगी कवर पण चाललं.
रक्त दाबून धारायचं ना तिथं त्या हाताला.
दाबून पण राहिल नाहीना ओते मी असं फॅरनलवली पावडर लावती ना‌. तरीपण राहीना नईते.
अगं त्याला काय करत ते ह्या दिवसात ते ना पिचपिच होत असतं काही पण लागलं न. त्याला मला पण अगं ते सोफ्याच इतक लागलं ना कवर भरपण रक्त गेलं काल माझं. न ते आता पावसामुळे आहे ना, चीखल असं ते कोरड नाही झालं हे. आता उन्हाळ्यात हेना ते कोरडं झाला असतं एवढं एवढा वेळ‌. पण ते असं एवढं कोरड नाही झालं ते नुसं पिचपिच पिचपिच करतय अगं.
हो का.
हम्म.
करते मी तुला कॉल परत.
हां.